हॅलो.
हा, काय चाललंय?
काय नाही, काम चाललंय.
अच्छा. झालाय चहा वगैरे.
हो चहा वगैरे झाला.
हम्म. मग काय करता तुम्ही, पाऊस वगैरे आहे का?
नाही आता सध्या पाऊस तर नाही इकडे.
चालतंय. कुठून हाय तुम्ही?
मी पुण्यातनं बोलतोय.
अच्छा. भरपूर पाऊस झालाय पुण्यात होय ना?
हो भरपूर झालं. तुम्ही कुठून बोलताय?
मी सातारवरून.
अच्छा.
मग तुमची शेती वगैरे आहे काय नाही?
हॅलो.
हॅलो.
हा तुमचं अ म्हणजे तिकडे पण पाऊस होता का?
हो भरपूर पाऊस होता, आता कालच्यान जरा उघडलाय.
अच्छा हम्म.
उघडलाय पण आता एवढा उघडलाय की पावसाचं काही वातावरणच दिसत नाही.
हम्म आता सध्या तर नाही वातावरण.
हो ना तुम्ही प्रॉपर पुण्यातलंच आहे का म्हणजे जात नसल मग कु शेतीत वगैरे शेती वगैरे करत नससाल.
अ नाही मी आम्ही जळगावचे आम्ही पुण्याचे राहतो आता मागचे दहा बारा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले, शेती आहे गावाकडे.
काय पिकतं तुमच्याकडं सगळ्यात जास्त?
हा केळी
के नुसती केळेच का?
नाय नाय म्हणजे कापूस आहे परत अ मक्का कांदा पण विकतो ऊस
हा अच्छा म्हणजे जास्त प्रमाणात अ केळी पिकतात का?
हा म्हणजे अ जळगावच जसं वैशिष्ट्य आहे जसं नाशिकचं वैशि टाय की द्राक्ष आहेत तिकडे विकतात म्हणून.
हा
किंवा नागपूरचा संत्रे म्हणून ओळखतात तसं जळगावला केळी जळगावकडून येते म्हणून. ओळखलं जातं. ह
हम्म तुम्ही करता का नाय शेती वगैरे?
नाही अगं ते मी आता पुण्यातच असतो ना. मी जेव्हा होतो तिकडे तेव्हा करायचा.
बरं कशी म्हणजे रोपा आणून लावायला लागतात का केळीची?
नाही ते खोड म्हणून असत म्हणजे आपलं जसं लसूण किंवा आपण अद्रक लावतो ना जमिनीच्या खाली तसं ते खोड असतं
म्हणजे ते केळीला म्हणजे केळं असतात मागे आणि पुढं ते चॉकलेटी कलरचा असतात ते का?
नाही एकदम जमिनीच्या खाली जे असतं ना जमिनीच्या खा हा ते ते आणायचं असतं विकत आणि ते जमनीत चा जे खाली जे असतं ते लावायचं मग त्याला परत झाड येतो.
अच्छा आणि म्हणजे किती म्हणजे किती महिना पीक असतं इथे तसं काय
ते एक वर्षाचं पीक आहे.
अगं किती वर्षांनं म्हणजे किती महिन्यांनं पीक येतं त्याला?
ते मॅडम मी अ एक वर्ष अंतर येत मग पुढच्या चार, पाच सहा म चार महिने ते हा येत राहतात एका झाडाला एकच च एकचदा येतं.
हा मग ते झाड तोडाय लागतं का?
हा ते झाड मग तुम्हाला परत जर केळीस ठेवायची तर ते झाड तोडायचं आणि त्याच्या आजूबाजूला बारीक बारीक झाड आलेले असता त्याच्यातलं एक चांगलं झाड निवडायचा बाकीचे झाड परत कापून टाकायचे मग ते जे चांगलं असतं त्याला परत ग्रोथ होते
हा.
हो हा मग ते परत तिथून परत अजून एक वर्ष पुढे. म्हणजे मंग ते दोन वर्षासाठी शेत ब्लॉक होऊन जातं.
होय. आमच्याकडे जास्त प्रमाणात ऊसच असतो. जे आता टोकण्या वगैरे झाल्या त्या पण आता ह्या पावसाना काय होतय काय माहिती.
ह
पाऊस थांबलाय ना आता म्हणजे पे आमच्याकडे पेरणी करत नाहीत हातानं टोकाय लागतं. मग आता एकांद बी भिजल्यानंत तर असं जमिनीतून वर येतो ना, तो वर आल्यानंतर आता पक्षी वगैरे खाणार. मग त्यामुळं जास्त नुकसानच आहे आता यंदा. जर पाऊस पडला दोन तीन दिवसात तर बरं पडेल जरा.
हा म्हणजे ती शेती मऊ पाहिजे टोकायला.
शेती आता म्हणजे टोकण्या तर झाल्या बघा. ऊस वगैरे लावायच चालले असतेल आता, पण ऊस असं कसं एवढं पण जे काही अ प्रॉब्लेम येत नाही, की बाबा पक्षी वगैरे खातील किंवा असं. तस कडधान्य कसं जमिनीतून बाहेर आलं क नाही कसं कोंब येता ना जमिनीतून बाहेर येतो ना तो. मग पक्षी वगैरे खातात त्यामुळे नुकसान होतं ना जास्त करून. आणि पाऊस पडला की कस ओलसर माती असली की पक्षी चोच घालत नाही त्यात.
हा, हा, हा. मग तुम्ही शेती करता का तुम्ही?
नाही हा गावाकडे असेल तर शे ती करते मी. म्हणजे गावाकडे वगैरे गेलो ना आम्ही तर जातो शेतात. दुसऱ्यांच्या शेतात जातो आम्ही आणि घरी असेल तर मग माझी जो स्वतःचा बिझनेस आहे. मी स्वतःची ज्वेलरी वगैरे बनवते घरून. आणि मार्केटिंग करते त्याच्या.
स-साताऱ्यालाच बिझनेस करताय हा?
हा म्हणजे तुम्हाला आता माहित असेल ट्रेंड आहे, तर ते डोहाळे जेवणाला वगैरे घालतात. ते सप्तपदी. लग्नातनी हार वगैरे घालतात ते बनवते मी घरून.
अच्छा, मग ते कुठे कुठे विकता तुम्ही?
अ जर ओरि सगळीकडं ऑल इंडिया म्हणजे पुणे म्हणा, सांगली म्हणा. जरी ऑनलाइन डिलिव्हरी पण करते मी.
अच्छा मग ते ऑ-ऑनलाईन म्हणजे तुम्ही मार्केटिंग ऑनलाईन करता का त्याची?
हा म्हणजे व्हॉट्सअपला वगैरे मेसेज येतात ना असं म्हणजे कुठल्या ऍपवर वगैरे मार्केटिंग नाही करत मी. अ असं ओळखीनं वगैरे समजत ना एकमेकांना, की बाबा हा ही मार्केट वगैरे करतात‌. मग असे जर कॉन्टॅक्ट झाला, की मग समजा लांब वगैरे आपल्याला ऑर्डर द्यायची असेल. पोस्टामार्फत वगैरे किंवा बस वगैरे मार्फत पण देते मग.
अच्छ पण म्हणजे तुम्ही थोडक्यात फक्त अं मग जास्त करून अं माऊथ पब्लिसिटीवर तुमचा बिझनेस चालू आहे. म्हणजे तुम्ही डिजिटल मार्केटिंग तसं बघायला गेलं तर कमीच करताय सध्या.
हो. आणि मग ते सप्तपदी लग्नातनी वगरै आता ट्रेंड निघालाय सप्तपदीचे फुलांच्या रांगोळ्या वगैरे काढून ते करतात लग्नातनी. मग त्याच्या पण जिथं ऑर्डर असेल तिथं जाऊन रांगोळी वगैरे काढायची.
अच्छा, अच्छा.
आणि परत ते मोत्यांची पण ज्वेलरी वगैरे निघाले लेडीज घाल त्यात बघा साड्या
आ ते हे अ म्हणजे ते कुठलं कार्यक्रम असतो त्या कार्य हा त्या त्या कार्यक्रमांना वापरतात ना.
हो मग ते पण असं म्हणजे मेहंदी म्हणा असं बरेच काम करते मी घरात बसून.
ओके
तुम्ही काही जॉब करता का?
हा मी जॉबला आहे, मी आय टी कंपनीत मॅडम.
अच्छा.
हम्म. सुट्टी नाही ते चालू आहे काम, काम चालू आहे. आणि फोनवर पण बोलतोय. तसं हलावे म्हणजे तसं काही इशू नाही आहे एवढा.
हा.
हम्म उद्या, पर्वा सुट्टी राहील.
हम्म हम्म.
तुम्ही म्हणजे प्रॉपर साताऱ्याचेच का?
नाही मी प्रॉपर म्हणजे खेडेगावं आहे माझा गावं कालगावं आहे मी खेडेगावंची आहे प्रॉपर.
हो
अ आम्ही इथं भाड्यानं राहतो सातारमध्ये.
अच्छा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
मग गावाकडे मग शेती असेल तुमची ना?
अ आमची स्वतःची नाही आम्ही रोजाना जातो दुसऱ्याच्या शेतीत.
अच्छा पर मग तुमचं तूम म्हणजे जो तुम्ही बिझनेस करता आहे त्याचा जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग केलं तर तुमचं वाढू शकतो असं मला वाटतं.
अ मला मी शो मार्केटिंग म्हणजे मी शोवर पण करता येताना बघा मार्केटिंग वगैरे ते करायचं होतं पण मला ओपणच करता येईना मी बरच प्रयत्न केला. आणि डिजिटल मार्केटिंग वगैरे ते काही एवढं माहित नाही ना म्हणजे कसं करायचं वगैरे कु ठं करायचा पण त्यामुळं मग मी नाही जास्त मणक्यात पडले तसं एखादी गोष्ट माहित असेल तर आपण करू शक
नाहीय सोप्पं मॅडम ऐका मी काय म्हणतोय ते जेमिनी म्हणून असते न ए आय टेक्नॉलॉजी अप्लिकेशन जेमिनी म्हणून आहे मोबाईल मध्ये पण ऐप डाउनलोड करु शकतो त्याचात तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते डिझाईन बनवू शकता आणि ते जास् त काही कठीण पण नाही नुसतं टाकलं ना आता समजा मी टाकलं की मी अभ्यास करतो आहे तर माझा स्वतःचा फोटो टाकला दुसरा कुठला आणि मी म्हटलं खाली मी अभ्यास करतो तर त्या फोटोला तो अभ्यास करताना क नोट करून देईल तुम्हाला.
हा का?
हा तर त्या पद्धतीने थोडसा तुम्ही थोडंफार केलं ना तसं आणि करून समजा व्हॉटसअप स्टेटस ठेवलं केिंवा
नाही म्हणजे तसे बनवलेली वगैरे आहेत माझ्याकडे आणि युट्यूबला वगैरे नाही मी युज करत जास्त कसं युट्यूबला एवढे भेटत नाहीत ऑर्डर जास्त करून.
नाही उलट भेटतील असं वाटत कसं आहे जास्त म्हणजे कसं आहे युट्यूबवरुन दहा ऑर्डर आल्या, व्हाट्सअपवरून दहा आल्या तर मग तो बिझनेस वाढत जातो. प्रत्येक ठिकाणून थोडं थोडं मग येतय फेसबुकवरून दहा आल्या. असं तर तेव्हा तो बिझनेस वाढेल.
हो मी बघतेय प्रयत्न करते या मिशोला म्हटलं आता मोबाईल शॉपिंग वगैरेमध्ये गेल्यानंतर तिथं समजत ना त्यांना की मिशोला अकाउंट वगैरे कसं काढायचं. मार्केटिंग सेलर अकाउंट असत ना, मग ते होऊ शकत ना आणि मीशोला कशा बऱ्याच चा ऑर्डर असत्यात. आता कंटिन्यू आता बघल ते मीशोवच खरेदी करतं घरी बसूनच खरेदी कराय बघतं जास्त करून.
हा ते तर आहे मिशो पण बऱ्यापैकी लोकं वापरताव.
हा मंग त्यामुळे मिशोवर बरे च ओडर येतात आणि आपल्याला पण हँडल झालं पाहिजे ना. कि बाबा एवढं सगळं आपण करतो म्हणजे मेकअप आर्टिस्ट पण आहे मी आणि मेहंदी पण आर्टिस्ट आहे. मग सगळं मिळून आपल्याला हँडल झालं पाहिजे ना.
ते तुमच्या म्ह जो तुम्ही बिझनेस करताय आता मेहंदी आर्टिस्ट किंवा ज्या ऑर्डरस बाकीच्या येत आहे तर कुठल्या याच्यामध्ये हा मार्जिन जास्त आहे आणि कुठल्या याच्यामध्ये ऑर्डर जास्त येत आहे क्वांटिटी ऑर्डर ते बघून मग समजा आता तुम्हाला ज्वेलरीच्या येचात जास्त तर मग ते बंद करून हेच फक्त हेच्यावर
अ नाही विषय कसा आहे माहितीये आहे का? जर मी मेकअपची ऑर्डर घेतली ना, एक मेकअपची ऑर्डर घेतल्यानंतर तिथंच मला मेंहदीची पण ऑर्डर त्याच्यासोबतच भेटू शकते. त्याच व्यक्तीची आणि सप्तपदीची पण लग्नातले हार, परत तुम्हाला सांगते ज्वेलरी वगैरे म्हणता आपण ते सगळं एकाच व्यक्तीकडे भेटू शकते. तसं ते सगळं म्हणजे मी जे करते ते एकाच व्यक्ती तिकडे आपल्याला भेटतं.
हा, हा. नाही ज्वेलरीचं कसं आहे तुम्ही बनवून ठेवल किंवा ऑर्डर येता येत मग बनवून ठेवलं की मग, तुम्हाला इझिलीे सेल डायरेक्टली मग करता येईल. किंवा मग अ अ मागून घ्यायचे आहे बाबा डिलिवरीला इतके दिवस लागणार आहे. तस टाकलं तर मग ते समोरच भेटू शकतात ऑर्डर्स.
हो.
तसं बिझनेस ग्रो होऊ शकतो असे मी म्हणतोय.
हा. चालते मग करते मी तू परत तुम्हाला.
ठीक आहे हो चालेल हो.
हा.